हॅलो हॅलो रेंज मध्ये या ताई हॅलो, हॅलो
हा बोला ना तुमचा आवाज नाही येत अहो
तुमचा पण येत नाही ऍक्च्युली रेंजमध्ये या की जरा
आवाज खूप कमी येतोय
एक मिनिट हं येतोय का बघा आता हॅलो
नाही हो खूप कमी येतोय आवाज
आवाज कमी केला काय बघा की तुम्ही फोनचा मला रेंज आहे फुल
मी पण वायफाय इथे फुल रेंज आहे मला पण
आता येतोय का हा ठीक आहे. आवरलं का जेवण खा.
हो आवरल ना.
थांब कि भातव्हायचा आहे, आता लावल टोपण काय जरा बघ हा. काय नाही बघा जेवण झालं.
हो झालं जेवण तुमचं.
हा आहे नव्ह तिकडं हो आता चालू हाय करायचं आता तुम्ही काय सकाळीच घेता का उरकून.
काय म्हणता?
सकाळी जेवण बनवता काय म्हणलं. काय दुपारी असते हा.. हा आम्ही नाही आता बनवतो बनवायचं लगेच खायचं.
अच्छा हा बोला ना तुम्ही येतोय आवाज येतोय मला. हॅलो हॅलो, हॅलो,